हॅलो आवाज येतोय का हा बोला ना
हा येतो येतोय हा येतोय नाही काय पीठ मळते आत्ताशी
आत्ताशी पीठ मळताय आहे?
हॅलो
आणि जेवणार कधी ओ हा हा
काय भाजी टाकली भात लावलाय आमटी होती सकाळची
हा हा
मिस्टरांचा उपवास आहे ना.
हा हा हा हा.
हा आवाज येतोय का माझा तुम्हाला?
हा येतो येतोय बोला की.
हा.
झालं जेवण? जेवल्या का?
हो हो मी जेवले दुसऱ्या मैत्रिणीचा आणि कॉल येत होता. अ. दुसऱ्या मैत्रिणीचा कॉल येत होता ओ हा हा बोला कि
मध्ये कट होतोय आवाज काय समजत नाय.
हात्ता येतोय का? मी बाहेरच आहे.
आणि माझं पण आहे कलेक्शन व्यवस
हो चालू आहे की.
प्रोब्लम रेंज रेंजच व्हाय लागलय, काय माहीत?
आता बघा मी बाहेरच आहे.
मगासचं अ हेच झालं नाये ते व्हाइसच गेलं नाही असं झालं.
अहो माझं पण तीन वेळा तसं झालं तुम्हाला सांगायचं म्हणजे
स्वातीचं पण तसच झालंय स्वातीचं हम्म. म्हटलं आता शेवटी जाऊदे कंटाळा आलायं म्हटलं मला पण जाऊदे जे होईल ते होईल मी पाठवलेला तुम्हाला स्कीन शॉट
बोय होय.
हम्म तसं दिवसभर पण कामावर परत इथं येऊन पण नको वाटतय.
होय होय नको वाटतय ते.
हम्म मग संध्याकाळी राऊंड मारायला वगैरे जात नाही का जेवण झाल्यावर
अहो आज तर त्या ह्याच्यातच वेळ गेला कॉलमध्ये
होय का. ह जेऊन झालं की थोडा राऊंड मारलं की कस बरं वाटत. झोप लागत.
हो मारतोय इथ, आता येतोय का आवाज?
हा येतोय पण काय मायती एकदम बारीक येतोय कानाजवळ धरून बोलावं लागते फोन.
तुमचा मग मोबाईलचा आवाज वाढवा की
वाढवलंय ना मोबाईलचा आवाज फुल ये. हे हे हा कॉल चालू झाला ना मग ते एकदम बारीक येतोय.
बारीक हा हा हा ते अँप मुळ असल ओ. अँप मुळ असल मग हा माझे पण दहाच झालेत.
आं.
हो माझे पण दहाच झालेत.
हो ना.
हा.
प्रयत्न करत राहीन जेवढ होईल तेवढं होईल.
होय. जेवढं होईल तेवढं बाराच्या आत सबमिट करायच मात्र, जेवढे होत तीन ना तेवढे बाराच्या आत सबमिट करायचे.
हा म राहिलेली काय ते एकतीस तारखे नंतर म हे परत होणार ये चालू.
तीस तारखे पर्यंत हो. एकतीस तारखेला पेमेंट ये, पेमेंट ये. हां
काय माहिती कसं टास्क मध्ये ते असंल ह्याच्यापेक्षा आपल्याल ती आधी ती लिंग भेद वगैरे ते सगळे आले ना ते छान होते.
होय. ते छान होतं. हे कॉल वर भरपूर वेळ जातोय.
हा इंटरेस्टिंग होतं. थोडं नॉलेज त्याच्यात पण मिळायचं आपल्याला
होय, होय.
हम्म, ज्या विषयावर आपण शाळेत किंवा घरी असं बोलू शकत नाय एकमेकांशी ते आपल्याला मत मांडायला एक प्लॅटफॉर्म चांगला मिळाल आपल्याला कार्याच
होय. तेच की हे एक चांगलं होत. होय ज्याचा आपण विचार करत नाईत ते प्रश्न येतात. त्याच्यावर कोण बोल
आपल्याला मत महत्त्वाचं काय होतं की, आपल्याला मत मांडण्याचा एक स्वातंत्र्य
होय, होय, होय. तेच की,
कार्या अँप मधून आपल्याला साधता आलं.
हा
हम्म
हेच ना, म आता काय झालंय फोन करून करून किती करणार? असं झालंय. हा
होय. बोलीस बोलीस मळमळायला लागलय.
होय होय. तेच की, आता मी किती सहा वाजल्यापासून बोलाय लागले.
म आणि हे सगळं अचानक झालं ना, आपण दर दिवशी एक असं डिसाईड केलं असतं ना, छान झाल असतं.
होय. तेच की, प्रत्येक दिवशी करायला पाहिजे होत. म
असं काय नाही की, एकाच दिवशी सगळं झालं पाहिजे नाय का?
होय. तेच की,
हम्म, ते जरा जास्तच गडबड झाली.
डायरेक्ट त्यांनी डेटच फायनल केली. ओ डेटच फायनल केली.
हा, ते कोणी सिरियसली घेत नव्हत ना, म्हणून मग ते कार्याचं गांभीर्य सगळ्यांना कळलं पाहिजे. म्हणून
होय ना
तेच काय, इथं बोलायचं का तिथं बोलायचं हा प्रॉब्लेम झाला.
हा, विषय एरवी मनात बरच काय काय येत. मनात एरवी म्हटलं बरच काय काय येत. अशा वेळेला बोलायचा शब्द सुचत नाय.
आशा वेळेला काय सुचत नाय, काय टॉपिकच सुचत नाय.
हम्म.
अस होतय, म्हणून मी नॉर्मल जे आपल्याला येतय ना तेच बोलायचं हा?
हम्म, कुठला क्लास वगैरे करताय की नायी म्हटलं?
क्लास नाय.
हॅलो.
हा, क्लियरिकल कोर्सला आहे.
लिरिकल?
नको ओ टायपिंगचा वगैरे.
कशाच? अच्छा.
आता कॉल
माझं पण झालेलं आहे भर दोन वेळा एम ए सी आय टी डीसिपी झालेल हाय माझं पण पण आता काय? त्याला खूप वेळ द्यायला लाग तेव्हा ते कुठं होत, आपल्या सोयीनुसार करायचं म्हटलं तर नाय
होय होय.
हॅलो.
तेच ना. आता तूम्ही कुठेए. हॅलो, आ येतय का ऐकू?
हॅलो, हॅलो.
हा हा आलं का ऐकू?
हा हा आल ऐकायला आल.
दहा मिनट झाले की लगेच कट करायचा मात्र.
हो, हो ठीकए.
हा कायण की माझं काकींबरोबर बारा मिनटं झालेले ना तो ग्राह्यच धरला नाय.
ओके जास्त झाल्यामुळ?
जास्त झाल्यामुळे. आणि मी कट करायला जाणार अणि त्यांनी हा हा. हो, हो. मग अ मी कट करणार होते. तोपर्यंत अ. तो त्यांच्याकडन डिस्कनेक्ट झाला, लक्षात येत नाय होय होय. एकदम शेवटी शेवटी म बोलायला आपल्याला काय काय आठवतंय.
हम्म.
असं होतंय ओ.
सुरुवातीला नाय
सुरुवातीला ते हा म्ह सारख सारख तेच काय बोलायचं अस होतंय.
हम्म, एकतर गावाकड सगळ्यांना लवकर झोपायची सवय.
मी पण रोज लवकर झोपते, आणि मम्मी आज म्हणते की तू आता अ ते नाश्त्याची पण भान नाय तुला.
ह हम हम.
येऊन कामावर न आलेत जेवण पण जेवना झाल्यात आता झोपलेले असते.
हं.
भेटला आहे काम करायचं म्हटलं जेवढं हो
मागाशी पण मी बहिणीला कॉल केला तर तिज काय बोलायला तिज तिलाच समज ना.
हॅलो.
मग हा हा आ
हं चल ग तू आता काय करू नको, तू आता शांत झोप म्हटलं.
हा हा.
हं बघू राहिलेलं करता नाही करणार जबरदस्ती तर नाही करू शकत कोणाला कराच
होय होय जबरदस्ती तेच तर तेच की आणि माझ्या तर आहे ना एका व्यक्तीला आता एकटीलाच माझं चार झालेत बघा. येतोय का आवाज माझे एकाच व्यक्तीला चार झाल्यात.
हा हा. मला असं माहितच नव्हत की अल्टरनेट चालणार आहे मग मी ज्याच लागेल त्याच्या करत बसले असते असं झाला. मला वाटलं की कंटिन्यू एकाच कंप्लीट करायचं आणि मग दुसरं करायचं असं वाटलं नाही का?
तसं नाही करायचं. जो अवेलेबल आहे त्याला करायचं. आता काकींना लावायचं म्हणत होते खरं झोपल्या वगैरे असतील म्हणून म्हटलं राहू दे.
हं.
नाईट हे जागी असल.
होय मत्यांना पण ऐंशी रुपये मिळतात ना, अ
आ.
त्यांना पण मिळतील ओ त्यांना टास्कच आला नाही.
तुम्ही तिथं कुठे आहे राहिला मम्मी पासून लांब आहे का जवळ
नाय जवळय आहे त्यांची पाचवी गल्ली, आमची पहिली.
हा त्याच आल्यानंतर भेटू मग.
हो हो भे
हम्म मे महिन्यात मे महिन्यात येणार आहे ना.
हा हा या की. काकीना किती सांगितलं या म्हणून, येतो येतो म्हणतायत. काकीना किती वेळा सांगितलं या म्हणून आमच्या इथं. येतो येतो म्हणतात येतच नाहीत.
ठीक आहे, येता हे करायल कंमप्लीट होत आलंय.
हो हो हो आता दहा मिनिटं झाले की कट करा, कटकरा कटकरा.